हॅलो.
उचलेका नाही ते कळत नाही तर पण बो
अरे उचललाय, उचलला, उचलला उचलला आवाज येतोय हा मग उचलला आहे ना आवाज येतोय येतोय आवाज पण नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे बर का कामात अरे नेटवर्कचा प्रॉब्लेमच आहे. रेंजचा प्रॉब्लेम आहे.
सग
आवाज आवाज हुतत येतोय अर रे रेंजचा प्रॉब्लेमच चालू आहे रेंज नाहीये तोवर का संध्याकाळीच बोलता येईल मला असं वाटत आहे आता.
ते मग.
आ
आ
नेट नेटवर्क प्रॉब्लेम आहे नेटवर्क.
ते आज
आवाज आटकतोय डायरेक्ट मायावाला.
ह तिकडून तर येतोय मला आवाज.
हा तेच तर मग रेंज कमी जास्त होते त्यांच्यामुळे.
मग जाऊंदे नंतरच करू का?
हा हा आता संध्याकाळीच करता य करू.
हा चालेल मग ठेव मग.
हा चालल. हम् ह
त्याला तर आवरुदे थोडस.
हॅलो.
ठेवू ना?
बोल, जोअर चालेल तोअर चालुदे ना
कुढे आता? दुकानावं हाय का? हम्म झालं का काम मंग? ते भरून झालं का?
ह तेचं भरायचं काम चालु ए पण रेंजच नाही व्यवस्तीत तू फाॅमहि समीट ही होते नाही ते पण प्रॉब्लेम हाय आता. बस तू. हां.
पाऊस उघडलाय काय हाय?
नाही पा
उस चालूच हाय, हा आमच्यात हीत पडलाय आता.
हा ह तुमच्या कड उघडला? बरं हाय म बर हाय मग लवकरच नाही बुवा आम नाही नाही आमच्याकड
चालूच हाय, लायटी आहे का तुमच्याकडच्या?
नाही ना, लाईट गेलीए ना?
हा आमच्याक पण नाहीए, आमच्याक म्हणजे शनिवारी राहतच नाही एक काय माहिती? एक शनिवार राहत नाही, कधी कधीच राहते फक्त पण शनिवार म्हणजे नाहीच राहात जाईल.
अच्छ काय बोल लायटच काही खर नाही पाणी चालू झालंय तसं. राात्री परदा साडे दहाला एक एक काय कस नाही?
मग लाईट नसल्यावर, मग कस का काय क लावित्यातत मग?
आहे ब बॅटरी इनवटर ठीक हाय. सौर ऊर्जेवरती लायिट हाय, ती चार्जिंग होत नाही आता. चार्जिंग होत नाही आता हो त नाही तेच ताऊन नाही राहत एवढ, चार्जिंग नाही होत
हूम. काही माणसं झाल्या आपल्या कधी होतील?
हा ना ते रोप येत रोप बारीक येत ना.
हा हा ना ह्या वर्षी पाऊस पडत हाय का नाही? पण जास्त
नाही पाऊस तर आताशी चालू झालाय, म आता किती हे होतय ते?
हूमम.
हा.
ते झाड भेटले का तुमच्या क?
कोणते आंबे?
हा. स्वदेश फाउंडेशन वाल्यांकून नाही का?
नाही आमच्याक स्वदेशवाल्यांचे पैसे चाळीस रुपयला?
हा.
नाही, पैसे घेतात ना.
मग पैसे घेतेत म्हणजे, आम्ही घेतली वीस झाड.
हा हा. प्लॉट मध्ये लावले का, बांधणी
नाही, बांधणी, बांधणी आणि एक असं माळव असताना थोडासा
लावली, अ काही-काही बांधणी लावलं.
बरय मग, कोणते पण? कोणते आहेत, केशर आहे का कोणयेत? हापूस आहे
केशर आहे ना, हापूस हाय. हा. नाही त्याच्यात काय काही, चिकूड, परत हे दुसरे आहे ना शीताफळ.
शीताफळ कायला घ्यायचं, शीताफळ आपल्याकडे होतय होतय का?
मग होतोय ना. दोन-तीन, दोन-तीन, झाड असे वेगवेगळे मिळून घेतलेत.
वेगवेगळे घेतलेत का?
हां.
पण मग काही काही सगळेच होती नाही ना, काही काही मरून जात्यात.
हम्म! असं शेत ताळा नई ना काढला, तुम्ही काढलंय ना शेत ताळा?
हा, आम्ही काढल शेततळा, मला शेततळ्याला लावायचे आहेत झाड साइटन.
हा.
या वर्षी म्हणला कसं थोडा थापून देऊ, बांधून देऊ म्ह
म ते या पा पाण्यान भरत असेल ना, तो तळा शेत ताळा?
वरच्या पाण्यानच भर, व वरच्याच पावसानं भरून जातय.
हम्म! मग तू राहता असेल ना कवर आहे पण
हा मग, उनळीच यक्ष जन निघतोय ना.
कायचा?
गहून येतं मग गहू, भिंगून भिंगून.
हा ना, म ते पाणी मो
तेच होता म, वस पईप ना मोटरं नई.
वस पाईप ना.
हम्, मोटरचे नाही गरजे, वस पाइप टाकून ठेवला ना तरी नको
हम्म! पाणी भरपूर माता असल ना?
म तीन लाख तीस लाख लिटर पाणी कमी झालं का, एक एकर त बघक वर्षभर चाल
हम्म! भरपूर झालं मग. मग झाड लावून द्यायचे ना भरपूर.
झाड लावायलय ना, तिथं माणूस लागत आहे.
हा.
आता तिथ माणूस नाही राहत.
नाही तर मग हे ना काय करायच त्या तळ्यामध्ये द्यायच्या मासे सोडून.
माश्याच पण तिथ राखणी नाही ना. राखणी केल्या शिवाय नाही जमणार. काय आहे शेळ्या वाले जनावरा वाले आहेत ना
हा
मासे नी यायची झाडानयची हे कर
हा तिढच राहाला लागल मग.
तेच त राखणीला माणूस नाही ना तिढ.
हा नाही तर भारी, फा फायदा भारी होता. नाही तर खेकडी खेकडी सडल्या त नही राहणार.
नाही कागद खराब करू द्या. ते करू द्या.
ते खराव करून टाकते.
आणि सरकारचे
हम्म हम्म
बोका नेमकी अस आहे ना
ते भात लावल होत मग ते चांगल झाल का?
हा ते आता पाऊस चालू झालाय. मस्त झालाय आता.
खत मारल का?
नाही अजून खत नाही मारल.
मंग आता आठ दहा दिवस झाल की मार
हा हा म मधी मधी ऊन पडत होत ना, मग म्हणल चांगल झाल का.
नाही नाही उन्हामुळच नाही मारल. कारण म्हटल अजून हे नाही. त्याच्यामुळ नाही मारल.
त लाईट दर शनिवारी
या वर्षी काय हे
आणि मग आडीला मोडा कधी राहतय तुमच्या ग.
आमच्या क शनिवार
हा शनिवारी राहतो.
तुमच्याकडे कोणत्या वारी जातय.
नाही नाही शनिवार नाही राहत. सोमवार का मंगळ
मंगळवार राहतोय काय?
हा
बाहेर आवनीला, चारशे रुपये रोज घेत्या बाहेर गल्यावर. हा मग, गाड्या भरून जाते. हा गाड्या भरून जातात. चारशे रुपये रोज आहे. वरून, हम्म दहा वाजता जायचं पाच ला सुट्टी.
तुमच्याकडे नाही जाती का बाहेर आवणीला कोणी?
बाहेर जाते ते आमच्या कैरी, पण कमी जाते ते.
किती? नाही रोज किती देताय तिकडं?
आमच्या काही चारशे, साडे-चारशे रुपये चालूय मस्त, बरं तू नाही का आमच्या कैरीत?
हा.
बाहेर माणसं जातेतं अन गावात. आपल्या गावात येति नाही माणस, मग भेटती नाही ना.
त्याच्यामुळ गावातल्या राहून जात्याती
हम्म. बाहेरच माणसं दमून जात्यात, अन घरच्या, घरची आवणीला मग
घरच्या आवणीन लग्न केली, फार काटाळा येईल सगळा
हा ना, आणि येतही नाही कोणाच्या इकडं, कमी रोज आहे ना.
तेच ना, गावातले -गावात मग केले रोज कडू लागत आहे
हा. तसं बाहेर म्हणजे जास्त रोज भेटतय, पाचला सुट्टी भेटते.
हम्म, गावात
हा.
त्याच्यामुळ गावात कटाळा करतेती, वायर पळतेती
हा.
अच्छा. काय यायचं मन, गावात हे ना. लोकं, याय यायला थोडीशी कान सुसकारत्ती
हा.
आ, नं येतीही नाही आणि घरची घरचीच मग करून घेत्यात.
तेच तर. जेस त्याच्यास करते ती पहिला बर होता बा यर चुकी हो जायची एक उम्याराख एक एकाची घ्यायची करून बाहेर नव्हती जात लोक
हा पहिलं बरं होतं आता नाही आता कोणी जात नाही
आता लोक लई हे झाल्याती पैसे भेटा लागलेत.
हम्म आता कंपनी निघाल्या. तवा कंपन्या नव्हत्या
तेच तर परतेक जण काही ना काही कराय लागलंय आता
अन एवढं नाही का ते शेतातलं काम जरा कठीण येत मग कोणी नाही करत एवढं हम्म
लोखंनी लय गडबड केली.
हम्म.
हा.
आता आमच्याक पण वातीवरण लय भारी.
हा पावसाना हिरव झालं असेल ना?
दयावर येऊन गेलाय एक जरे-भीरे एवढे भारी वाहतात ना मस्त तू पर्यटन एवढे वाढलेत नुसते.